हॅलो बोल की
कॉल का कट केलेस
नेटवर्क नव्हत ग नेटवर्क नव्हत
फॅट वर नव्हता वय? हम् ह्म, जेवलीस का नाहीस? हाय गी, आई आलाकि, आवाज मला.
हा हां, बोल.
जेवलीस काय?
जेवाय बसलोय ग.
जेवाय बसलेस व्हय?
हम्, नेटवर्क आलून, फोन केला का?
हम्म.
हम्म.
काय केलंय, जेवाय?
चपाती आणि आमटी.
चपाती आणि आमटी, भाजी नाय व्हय?
हम्मम. काय घरात हाय व, सगळं करायला?
सांगतील का नाही मला, डबा लावून दिला असता.
हम्म.
इथनं- इथनं फेकला असता, बरोबर डायरेक्ट तिथंच.
आ तापिक संध्याकाळपर्यन्त का बघतो.
हम्म, नाही मोदी कांदा लाउन देतोकी.
हम्म, त्याच्यावर भरोसा ठेवायचा, नाय.
त्याच्यावर ते भरोसा, उपाशीच मरल.
काय नाय म्हणत.
काय सांगत होती मगाशी मीटिंगचं?
अगं ते असच क नही मला, कुठल्या तरी नंबरवरन ने मला ते एक, लेडीज होती, मग त्यानी क् नहीं, मला मेसेज केलते. पण त्या सांगत होत्या, असं घरात बसून, हे कामतेन काय आन म मी म्हटलं, बघू तर म्हटलं, मम्-ममी मी मीटिंग त्यांची जॉईन केलीती.
ह्म ह्म.
म चांगलं होत, ते सोड, छ-छान होतं, कोर्सेस असं म्हणजे आत्ताच जे आहेत ना, सगळे डिजिटल मार्केटिंग सार क् म्हणजे अस हे गं काय म्हणत्या त्याला, कॉपी रायटिंग आणि काय-काय लई होत त्यात मध्ये, हं त्याच्या नं तरना, इंस्टाग्रामचं पण कायतरी होतं. ए आय च होतं, अस तेरा का चौदा कोर्सस होत त.
बरं.
त्याच्याबद्दल, ते सांगत होते सगळं, मंग ते दाखवले, त्यांचे ना एक, किती जणीनी, म्हणजे आदोगर त्यांच्यात, जॉईन केले, त्यांनी कि ती-किती इनकम केले, ते न दाखवलेत.
हम्म.
सगळं, चांगलं होत सोड, मला चांगलं वाटलं, कारण फक्त चार हजार मध्ये, तेवढं सगळं कोर्स, त्यांनी शिकवणार ते.
किती?
चार हजार मध्ये.
हम्म, हम्म.
मगं मी मला म्हणत होते त्या. बघा काय ट्राय करा. म्हणजे फी भरा म्हणून आणि चालू करा. मी म्हटलं, फि भरायला म्हटलं पैसे नको काय आमच्याकड. म्हटल आम्ही कामाला नाही म्हटलं अजून.
मगं?
मला म्हटले, ऍडजस् करा आणि बघा. बघतो म्हटलं, सांगतो नंतर.
मग लगेच भरायच होतं.
हा, आज-आज सांगितलेलं त्यांनी. आज भरा म्हणून. आता कुठनं भरणार ग? आ नाही बाई त्यांना सांगितलं मी. नेक्स्ट टाइम भरतो म्हटलं.
तेच की. म असं करायला पाहिजे होतीस, त्यांना विचारायला पाहिजे होतीस कि, अ आता दोन हजार आणि नंतर दोन हजार असं, भरलं तर चालल काय म्हणून.
हम्म. तसं नसतंय ते.
का?
नाही. ते कायतर, ते त्यांच्याकडे किती वीसच सीटा अवेलेबल होत्या वाटतं. म आता एवढी किती जॉईन होतीत माहितीय काय? जॉईनिंगला पाचशे पाचशे होतीत मेंबर.
एवढी येत्यात.
मग त्या, हा. पाचशे मेंबर जॉयनिंगला होतेत. मग त्यातनं घेउदे. माझा नंबर येऊपर्यंत तिथे, वीस कंप्लीट पण झाले असते.
ह.
म्हणून मग म्हटलं, राहून दे म्हटलं. नेक्स्ट टाइम म्हटलं, हे करतो म्हटलं.
हम.
हम्म. अगं, ते कॉपी रायटिंग ते न असतय बघ. कॉपी क कंटेन वगैरे. तेन आपल्याला रिलला येतया. ते काय असतय, माहितेय काय? असं, म्हणजे जे लो अ बिजनेस वगैरे तेन कर तात किंवा काहीतरी असं, हे करतात का नाही, प्रोडक्ट वगैरे. त्यांना आपण जाहिराती असतात ना. आपण त्या जाहिराती, आपण त्यांना तयार करून द्यायच्या. त्यांच्या च्या प्रोडक्ट बद्दल तेन असं असतय ते म्हण. मला माहिती नव्हतं. मी म्हटल, कॉपी रायटिंग म्हणजे असं असल की, आ अगं, आपण त्यांना जाहिराती करून द्यायच्या तयार ऑनलाईन. असं. आता समज आता, अ संजीवनचं सर तेन कसं करतात. अ ते ह्याच्यावरूनच घेतात नाही. कॅनवावर रून अ घेत्यात. एक, स्लाईड घेत्यात अन् त्याच्यावर आपल्या कॉलेजच लोगो वगैरे तिन सगळा टाकतात. हे करतात. तसं, त्यांचं करून द्यायचं त्यांना. असं होतं ते. मी म्हंटलं, सोपा आहे की, म्हटलं हे.
सोप खर पैसे लागतात ब आता
होय
गोड कायतला पाठवून दया असलं घरात तर
हम् गोड आमच्यात कोण काही खायत नाही आम्ही तीखाटच खातोय सगळं
लय तिकट लागलंय ग
हम्म तेच मग म्हंटलं आता आज चॅटजी बीटी ला जाऊन त्याची इन्फोरमेशन काढणार आहे जरासं
हम्म
बघतो जरा
हम्म हम्म
क्लास ला घेलतीस का नाहीस
क्लास ला गेलालो ग जाऊन आलो ते सर सांगत होतीत मला असं हे करा म्हणून अ आत्ता कस होतं म
पाठवल्याला बघितलंस ते त्याच्यामध्ये त्याने काय काय सांगितलय ते आपल्या अ फिल्ड मधला आहे मग त्यांना सांगितलंय की हे करायचं काय ते ई प्लॅनच्या टेन तू कोर्स सांगितले नव्हतीस काय मला आदोगर तो तो करा म्हणून म्हणतोय तो
म
त्याच्यामध्ये काय काय असतंय ते ई प्लॅन मध्ये खरं
अग ममतीन स्टार्ट केलं स इ प्लॅन स्टार्ट केलं हितच झालं अजून हो ऑटोमेशन च पण सर चांगलं शिक शिकवतात चांगलं पण अस सुट्टी जास्त असत्यात सरांच्या मग ते सर जर नसल तर दुसर सर असलं तर ते सांगत नाहीत ना असं होतं विषय म त्यांनी आज सांगितलं आम्ही विचारलं ना ते सगळ्या पोरांनी
हम्म
बॅच मध्ये सगळ्यांनी ठरवून विचारलं ना हा क्वेशन आम्हाला समजलेला नाही रिटर्न एक्सप्लेन करा
हा हा
तर एक्सप्लेन करतात ग
हा हा
म तो आज एक्सप्लेन केला सरानी मगाशी सर बोलत होतात की अ तुमच्याकडनं पण रीस स्पॉन्स येऊदे तुमच्या कडन तुम्हाला काय समजत नाय ते सांगा मग जरा आमचं सांगतो म्हणून मग मी आता दादाला फोन केलता ग
हा
त्याला म्हणलं बाबा काय म्हणलं कसलं म्हणलं लावल्यास क्लास मला कुठल्या ठिकाणी लावल्यास काय समजना झालयं तर म्हणलं काय झालं ग तर म्हणलं काय सांगू एक्सप्लेनच करत नाहीत म्हणलं नीट काय समजतच नाही म्हणलं म मला म्हणालती थांब मी सरांना कॉल करतो म त्यांनी सरांना कॉल केलता. म्हणजे तेज आणि सरांचं काय बोलणं झालं काय माहित म्हणून ते सरांनी आज मला विचारलं की काय झालंय दादांन कॉल केलता समजत नाही का म्हणल होय समजत नाही मॅडमला पण सांगितलं दोन तीन वेळा मॅडम नी एक्सप्लेन केलं पण काय मला समजलं नाही नीट अस एवढं मध्ये नोट्स वगैरे नोट्स मागून घेतल्या सरांच्याकडनं ए तेच ओ
हह हं अगं अगं इथं हे आल्यात काय म्हणत्यात त्याला शेळ्या.
हो जा तु त्यांच्या मागनं, जा तु त्यांच्या मागनं
त्यांच्या मागण आता बिझनेस करणार आहे मी त्यांना पा
कसला?
काय म्हणत्यात त्याला कुक्कुट पालण करणार शेळीपालन हा कोंबड्या झाल्या गं कुक्कुट ये ते दक्षिणेला कुठला गेलता गं हे, अगं हेचच हेचाच केलता ना दक्षीतेने प्रोजेक्ट केलता तो कुक्कुट कुक्कुट पालनचाच केलता ना?
होय होय त्यांच तेचाच केलता.
हा.
त्यांचा प्रोजेक्ट आणून ठेव कुक्कुटपालन कर आहेस तिथं
हम्म होय
होय काय खरंच ते आधी वर्क होतोय का बग नीट नाहीतर आणि एवढं पैसे घालायचं ते आणि जळायचं काय तर
हम्म तेलासनी तेच्याकडे लक्ष देत बस हाय हे हुना झालंय आणि
मग काय करणार आहेस प्लॅन? प्लॅन काय आहे पुढचा फ्युचर प्लॅन?
अहहं फ्युचर प्लॅन ह हं दोन कोंबड्या घेणार दोन दोन कोंबड्या घेणार आहे ह हहहं
नुसत्या अगं त्यानं काय हुआयच नुसत्या दोन कोंबड्यान
दोन मधुनच काय म्हणत्यात त्याला असंख्य होऊ शकतया.
असं काय हा हा पण त्या जगल्या तर गं
अ जगवायच्याकी तेवडं घालायचं तेनासणी खायला.
असं असय व्हय
हा हा कोंबडी किती महा अंड किती महागायत माहित काय आठ रुपयाला एक झालंय. आणि ते खडकी अंडी असत्यात ती तर लय महाग झाल्यात त्याच्यावरची ती झाल्यात.
म
आठला आहे तिथं दहा रुपयाला लावायचं आपण
मग कोण येत नसतयं दहा रुपायला एक अंड, मग कोण मग कोण घेत नाय.
म्हणा स्वस्त हाय तिथ
जाऊया मी जातोय स्वस्त आहे तिथं एक दुकान सोडतोय जिथ तर जास्त एक रुपया जरी जास्त असला तर मी दुसऱ्या दुकानात जातो.
तुझ्या वर्ण न विचार कर ग तू तूच अशी करतेज जिथ स्वस्त असल तिथंन अंत्यास माल. मग बाकीचे म -माणसं का असं करणार नाही विचार, की स्वस्त आहे ति
मग मी आठ रुपयाला आहे की मध्ये तिथ मी सात रुपयला लाऊ काय नाय तर पाच रुपयाला लावतो.
स्वस्त लाव ग ज- जेणेकरून जास्त कस्टमर यायला पाहिजेत आपल्याकड. कस्टमर वाढलेत की मग वा -वाढवायचा दर. कर की काय होतंय पैसे म्हटलं पैसे मिळाल्याशी मतलब. मी येतो तुझी कस्टमर.
होय म्हणजे तुझं पप्पा आणि माझ पप्पा चला दोघी जणी. जावा अग ताच तिकडं कूट.
आमच्या सकाळी मगाशी मम्मी पप्पांनी फोन केलात अगं ते टाक तोडायचेत ग.
हा हा.
ते सुकल्याला नाहीती काय तर परतीला फोन करायचं अगं. म्हणल काय फोन अस
देव झालं फोन करायला लागलीस तिला.
अगं ना ही माझ्या लक्षातच राहत नाही, तुला फोन केला की लक्षात येतय. हा परतीला फोन करायचा कोणतरी कमी वाटतय ग.
हा अगं होय बरं झाल लक्षात आणलीस. तिला हे करायचंय आहे साडीचा फोटो पाठवायचाय ‌‌
कुठल्या साडीचा.
हम, ते दिदीच्या लग्नातल्या.
हा हा.
तिला पाहिजे ल हाय न‌इ.
आता काय लग्नात लग्न करत्या.
काय माहितीय बाय मला म्हटली साडीचा फोटो पाठव. पाठ
सारखे असते नटून थटून म्हणून म्हटलं.
हम्म. ब थांम एक दोन मिनिटं ह्या शेळ्यांनी घालवतो आणि तुला फोन करतो.
हंम बरं बर चालतय कर.
अ तर